हॅलो.
हॅलो नमस्कार. ताई हो मला येतोय.
मला येतोय तुमचा आवाज तुम्हाला येतोय.
हो य येत.
हॅलो येतोय येतोय अच्छा काय चाललं. हो हो येतोय येतोय काय चाललं.
काही नाही आता जस्ट थोडे फ्रेश झाले बसले. घरास आराम करू म्हणून
हो मग आहेच आपलं संध्याकाळच रुटीन
हो ऍक्च्युली ना आमचं असं चाललं. म्हणजे सकाळी आज लवकर उठलेले तर म सकाळी चार वाजता उठले त्याच्यानंतर मग काय झोपच नाही काम चालू होत एक एक मिस्ट्रांना आज मुंबईला वर्क फ्रॉम होम चालू आहे ना वर्क फ्रॉम होम कल्चरमध्ये ना सध्या म
अरे वा.
हम्म तर पण मग त्यांना आज मुंबईला जायचं होतं
हां हा.
मग त्याच्यामुळे सकाळी लवकर त्यांना जायचं त्याच्यामुळे आम्ही चार वाजता उठले पण मग माझा दिवस तेव्हापासू सजा चालू झालेला
तो अजून संपला नाही.
मी अजून रात्री अकरा वाजेपर्यंत नई संपणार
हो तेच ना माझं तर तो मला तर नंतर असं होऊन जातं असं रोज ठरव होते अकरा वाजता झोपेल माझी मुलगी झोप झोेपेल पण नाही होत नंतर मग वाटत आता एकदम रिलॅक्स आहे ना घरातले टोकायला ना दुसर कोणीही ताला ये.
आणि नेमका ना तेव्हा जर आपण थोडी जरी स्क्रीन पाहिली ना
हो. ते आहे मग आपल्याला फोन ठेवू देत नाही ते कन्टेन्ट
हो आणि तो तोच टाइम आपली ना मेन झोपडून उडवून टाक नंतर मग आपली परत झोप लागता लागता बारा आणि बारा वाजले कास मग पुढे परत आहे आपल्याला
म हो हो हो तेच होत. कधी कधी पण मी कधी कधी आरीवर्कच काम करते ना तर तेव्हा मला असं व्हायचं की मला ना काम रात्री सुचतं म्हणजे मी नाईट आवूले असं म्हटलं तरी चालेल. मला ना सका दिवसभर फार सुस्तो
राईट हा हा हा हा
सवय झालेली ना ते म्हणजे जेव्हा आम्ही इंजिनिअरिंगला होतो ना ते सबमिशन ल्या ची सवय तेव्हापासून त्या झालं की नाही रात्री ठीक असत म्हणजे एक प्रॉपर शांत ता असते कामात कंटाळा कंटिन्युटी येते दिवसभरात कसं मुलीचं मम्मा मला हे पाहिजे मम्मा ते पाहिजे. किंवा आईच असत सोनू हे कर ते कर ते कर म्हणजे असं असत म्हणजे सगळी रिस्पॉन्सिबिलिटी नसते पण आपल्याला मध्ये मध्ये थोडी जरी अ हे झाला ना ब्रेक आला ना कि मग नाही होत. मग जेव्हा ऑर्डर होते तेव्हा हा ऑर्डर हो ते तर अस वाटायच आता ही संपली का मी रात्री बारा पासून झोणार मी रुटीन सेट करेल पण नंतर उलट अजून असं व्हायेच आरे नाही काम नाहीय मला खूप बोर होतय फा म्हणजे फाल फक्त टाइम चाललाय असं व्हायचं
हो म्हणजे आपण हे म्हणू शकतो की आपल्याला ना जेव्हा शांती असते म्हणजे आपण म्हणतो ना एकदम रिलॅक्स तेव्हा आपल्याना ब्रेन जास्त काम करतय आणि ब्रेन जास्त अस काम करत म्हणजे आपल्याला नवीन नवीन गोष्टी सुचू शकतात तेव पण
आणि खरंच सुचतात म्हणजे काय असतं तो आपला आपला वेळ असतो. ना तर त्याच्यात आपल्याला रिस्ट्रीकशनस नसतात किंवा आपल्यावर जबाबदारीच नाही आ आता सगळे झोपलेत आता आपल्याला हे आहे आपलं आपलं तर हा मी टा आहेम आपण त्याच्यात मग एका याच्यातून आपण बऱ्याच गोष्टी अशे हे करू शकतो. तो
ते म्हणू शकतो आपण ना ते हो आपली क्रिएटिव्हटी ना म्हणजे आपण जेव्हा शांत असतो ना मी पण एक ऑब्जर्व केलंय जेव्हा आपण एकदम रिलॅक्स ये आपल्याला तेव्हा हाय ना म्हणजे आपली जी ब्रेन ये ना ती पण थोड रिलॅक्स होत ते ना त मग तेव्हा त्याला काय काय गोष्टी सुचतात. आणि त्या सुचल्यावर तो आपल्याला तेचं सांगतो की अरे हे पण ना एक अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली पण आपण हे म्हणतो मी सगळं बरोबर आहे आपल्याला तेव्हा त्या गोष्टी सुचतात ते ते सगळं बरोबर ये. एकच्युली आपण आजकालच्या ह्या ज्या नाईट आऊट हया कल कल्चरमध्ये पण आपण झालेलो म्हणजे असं नाही म्हणू शकत की आपण हया कल्चरचे नाहीये आपण हया कल चर मध्ये आलोय पण मग त्याच्यामुळे आपल्या इंटरनल जी सिस्टम ये ना अ ती कुठे तरी ना अ त्याच्यावरती अफेक्ट होतोय. कारण की त्यांना आपुन की अ म्हणजे आता मध्यंतरी एक गोष्ट माझ्या एक आर्टिकल वाचण्यात आलं की जेव्हा आपण रात्री झोपतो तर ती जी रो रात्री आपण जस आपल्याला आपली जी इंजिन असते बघा त्या इंजिनला ओईलिंग केल्यानंतर त्याला रेस्ट केली जात की तुमनाल तुम्ही ती मो थोडा वेळ तिथे थांबावं लागतं बरोबर तर तसच आपले जे ब्रेन आहे ना तर ब्रेन सिस्टम पण तेच म्हण की तुम्ही जेव्हा झोपताय ना तुम्ही जेव्हा शांत आम्ही झोपत नाही तुमची जी बॉडी आहे ना ते त्या बॉडीचे पूर्ण परत रिफ्रेश होण्याकरता जो काही टाईम आहे कारण की तुमची टर्नल सिस्टम मध्ये तुमच ब्रेन आहे नंतर तुमच लंग्स आहे तुमची पॅनक्रिया हे सगळ गोष्टी त्याना काम करण्याकरिता टाइम हवाय थोडासा आणि आपण दिवसा कस आपलं काही ना काही चालूच असतो तो त्यांना टाईम भेटत नाही म्हणजे तो त्यांचा पण एक आपल्या ज्या बॉडीचा मी टाईम जो असतो ना तो आपण त्यांना देत नाही का कारण की आपण रात्री जागरण करतो आणि आपल्या रात्रीच्या जागरणामुळे तो मी टाईम मिळाला नाही तर मग सकाळी जेव्हा आपण उठतोय कुठेतरी एक तर आपला दिवस आळसलेला आहे. दुसरी गोष्ट खूप जणांना तर आजकाल हे कॉन्स्टिप्येशन हे एन सिडिटी प्रॉब्लेम्स येतात पण त्याच्या मागच रिझन कारण की तुमच्या बॉडीला टाइमच मिळाला तुमची बॉडी स्वतःला रिसेट करू शकत नाही जेव्हा ती रिसेट करेल तेव्हाच त तुमच पूर्ण सिस्टम प्रॉपर ऑपरेट करू शकल पूर्ण दिवसाकरता
बरोबर हो खरच नाही आपल्याला फॉलो करणं फार गरजेचं आहे म्हणजे आपण लक्ष नाही देत पण म्हणजे असं होत की आता लाईफस्टाईल किंवा जबाबदाऱ्या अशा असतात की त्या वेळेला आपल्याला आपले काम करायला हा रात्रीतच वेळ असो शांत भेटतो म्हणजे आता मी कॉल वर बोलतय ना तिकडून आवाज आलाय की हच्याकडे बग. म्हणजे आपण तेही असं शांततेत नाही करू शकत
नाही करू शकत बरोबर आहे
हा आणि मग ते रात्री कस म्हणजे आता मला समजा एक न एक पूर्ण करायच आहे तर मी इथे रात्री बसली तर सकाळपर्यंत करू शकत ते कारण मला कंटिन्युटी असते आणि मग काय होत सकाळी थोडास ब्रेक येतो मग ते उलट काम माझं लांबायचं म्हणजे जिथे मला एका ब्लाउज समाज आता बेसिक ब्लाऊज आहे त्या ब्लाऊज ला चार दिवस लागतात तर मला आठ दहा दिवसात पण पूर्ण नाही व्हायच
हा एक इझी गोष्ट पण म्हणू शकतो की आपल्याला आपल्या काम करण कंटिन्यू करायला आपल्याला जे मध्ये प्रॉब्लेम अडथळे येत आहे तर ते हा ते लिंक तुट मग आपली क्रिएटिव्हटी तिथे कुठे तरी ती पण स्टॉप होते म्हणजे पण जी काही पुढे आयडिया केली असेल तर ती लिंक मध्ये नाही राहात
हो आणि मग फिनिशिंग मध्ये प्रॉब्लेम आणि मग आपली चिडचिड होते वेगळी कारण कुणीतरी आपल्याला उठवत असत आणि आपले आपण आपल्या थॉटस मध्ये असतो आणि त्या वेळेला आपल्याला असं होत की नाही मला हे करायचं होत मला नाही उठायच त मला नाही करायच हो तेच ना आणि मग कसं माझी मुलगी लहान होती ना मग तेव्हा ती काय करायची सगळं. ते रील घेऊन उधळाय. अरे माझी पण चिडचिड व्हायची ऑनटाइम मटेरियल संपलं इमर्जन्सी ऑर्डर य मग म्हटलं नाही यांच्यातून सोल्युशन एकच य की मी रात त्री जागावं माझंही काम शांततेत होतं आणि तिचीही झोप होत ते आणि दिवसभर तिला असं वाटत ही आहे नाही कि मम्मा नाही भेटत
हो बरोबर आहे म्हणजे आपली ऍक्चुली आपली लाईफस्टाईलच ही की आपल्याला जे आजकाल आपल्या आपली जी गरजा आहे आपलं जे काम आहे ह्या सगळ्यांच्या हिशोबाने करायच तर आपण आपल्या हेल्थकडे हे करू शकतो किंवा पण आपली जी आपल्या आर्थिक गोष्टी करता जी आपल्याला लागणार आहे.
बरोबर.
आ कामाकडे लक्ष देणं गरजेचं आहे दोन्ही जर आपल्याला करायचे असेल तर कुठेेतरी एक गोष्ट सुटणार जे पण होतं.
हो तेच आहे आणि आजकाल असं झालंय की एवढं सगळे मा महागाई वाढली आहे की आपल्याला करणच आ आणि ते करावंच लागतं आणि अ मुलांना ती लाईफस्टाईल पण दे न म्हणजे चला आता स्कूल आहे स्कूलमध्ये काही निघा म्हणजे असतच म्हणजे आमच तर प्रत्येक वीक लाच असतं. आ झाडे तोडे आहे.
हो आता तर सगळीकडेच आहे म्हणजे नाही च प्रोजेक्टस असतात ते सगळ असतात तर ते प्रोजेक्ट पण त्यांना कम्प्लीट करून अ त्याच्या नंतर मग ते अ करायचय तर आपल्या पण त्याच्यामध्ये त्यांची हेल्प लाग नगरचेच
नाही. एक्झॅक्टली आणि मग आणि ते असं होतं ना समजा मला एकदा असं झालेलं की मी येणा नोटीस च नाही बघितलेली. की त्यांना काय घालून पाठवायचंय आणि आम्ही युनी फॉर्म मध्ये गेलो आम्हाला नंतर मम्मा सगळ्यांनी हे केलेलं हो आणि मीच एकटी युनिफॉर्म मध्ये होती असं होत तसं होत म्हणजे मग ते असं होत की जर नसेल तर ते अव्लेबल करायच हा आपण नसेल एवेलेबल करून घालून पाठवणचय म्हणजे अ हे आहे खर्च आहे. अ पण त्याच्यामुळे काम करणं पण तेवढंच गरजेचं झालंय.
हो त्याच्याशिवाय आपण त्या गरजा पण पूर्ण करू शकत
हो मग तेच हून जात ना की नाही मग ते आपण जेवढं म्हणजे हा सगळ्यांची आपण बरोबरी तर नाही करू शक पण आपल्याकडून म्हणजे जेवढं होतय तेवढ आपण पोरांना देणं पण आहे.
गरजेचे आपली रिस्पॉनसिबिलिटी ये.
तेच ना मग चला नाही देत करू आपण. आणि त्यांना हे शिकवणं पण गरजेचंच असतं की सगळं काही लगेच नाही भेट म्हणजे असं ए मागे मागे झालेलं की माझी मुलगी असं बोलायला लागलेली म्ह त्यांना हे पण शिकवणं की आपल्याकडे जे आहे ते पण आपण खुश राहू शकतो. आणि जे बाकीच्यां कडे न्हाईया म्हणजे तिला असं झालेलं मम्मा की हे घ अ आमच्या च घरासमोर एक बंगलो आहे तर ही तिथे रो
एक मिनिट, एकदा टाइम बघून घे टाइम बघून घ्या ह आपण का कंटीन्यू करू.
हो चालेल.